हॅलो
हॅलो
हॅलो बोलकी भावा कुठ आहे
आहे वो
आहे म कॉलेज ला व्हय का काय करतोय
काय नाही भो आता उकडे जरा बघाव म्हणलो काहीसर विसर जराकडा
होय का
हम्म.
जेवलात का.
हो जेवलो तू
हा हो जेवलो जेवलो काय होत मग जेवण आज?
आज काय म
हो हा बरंय की
ते मग.
परिस्थिती ब
काल आज
परीक्षा कधी पासून चालू झाल्या आजपासून
पाच वाजतान
कसं गेला आजचा पेपर?
आजचा गेला सोपा बरा गेला काय अडचण नव्हती पूर्ण लेहलाबिला
पूर्ण लिहिला
हो लास्ट पी एच पर्यंत नेला.
मोबाईल लिहलास
अम्म.
काय पैकीच्यापैकी पैकीच्या पैकी पडतोस वाटतो.
फस्ट टाइम्स दिली तर पाहिजे तिन्ही पण.
पेपर आता लिहिलाईस म्हणल्यावर पडणारच की.
हो. हो उद्याच टेन्शन आलं उद्याच. हम्म असतलच.
उद्याचा तून देशील.
उद्या अर काय अभ्यास झाला नाय कि उद्याच्या पेपरचाये काय नाय.
होय काय. उत्तर बितर असतील नव्ह.
हम्म
आवाज कट होतय भावा.
पेपर म अवघड जाणार उद्या.
होय.
हूं ते पण पहिलं पहिलंस सुरुवातीला तर धरलं बिरलं तरी पण तेवढ्या पुरत ये आ एक पाच दहा मार्कां च आला पाहिजे की आपल्याला थोडंफारतर.
व्हय पाच दहा मार्कचं तरी करुन जायला पाहिजे तरी पण आपण.
हम्म तेवढंत हम्म. तेवढं आला तरी बास झालं.
आपण होय आपण दुसऱ्या पोराचं राहायचं ते पण नाय.
हा.
पण वाटत नाय मॅडम स्टीक घेईल नॉर्मलच घेईल वाट.
आज टी आज आलती सूपर व्हिजनला न ह्याज्यात होती त्याच्या बोलण्यावर तर वाटत होता म्हणजे नॉर्मल गेलं वाटत होत पण आता कसं होऊद्याच बघायचं आता काय होईल काय नाय.
नॉर्मल घेणारचं पुढे कारण अक्षय चं पूर्ण आहे ना? आज याला पेपरला कोण कोण नव्हतं आलेल. हॅलो पेपरला म्हणे कोण कोण नव्हतं आलेलं.
हे कोण नव्हतं गुज्जर एक नव्हता
हा.
अनं दुसर कोण नाय गुजर
काय नव्ह.
स्कॉलरशिप जमा करायची राहिलीये बघ. तुझ्या दिली नाय आणि कॉलशिप कोणावर नक्की कॅश काढून दयावी लागते ती दिली नाय त्याच्या अकाउंटला ट्रान्झेक्शन होत नाय.
अकाउंटला ट्रानझेकशन होत नाय व्हय.
हा.
नाय होणार ऑनलाईन हेजा काय काय विषय बँकेचा प्रॉब्लेम आहे का?
नाय बँकेत प्रॉब्लेम आहे अरे तिझ्यात स्कॉलरशिप दुसऱ्या एक हाय पप्पा खात्यात येती आली वाटतन. त्याच्या खात्या नाय येते ना खात्यावरन पप्पाच्या खात्यावरन करणार आहे की कॅश.
हां
नुसत वैभव वाडीत हम्म.
हा.
ती काय वयवळीत जातय आणि येतय मागे तेकाय काढून आणत.
कॅश का अजून हे केलेलं नाही काय टाकलेलं नाय काय अकाउंटला तिझ्या.
नाय त्यान टाकली म्हणजे तिज फी भरायला हे होतय. बरं नाही फिबली म्हणजे ती फिबलीली शो होत आहे सेमला उघडी नाही ना सेमला आहे. सेमच पेपर द्यायला नंतर सेशनचा कधी द्यायचा सेम
बरोबर आहे ब तु हयच कुट मंजे आवाज येईना झालाय क्लीयर येत नाही माझ अडकत वाडत
अरे पाऊस आल्यामुळे जरा जिओला प्रॉब्लेम आला रेंज कमी जादा व्हालय
होय काय
हा
अवघड आहे मग
हो पाऊस आला की इकडची रेंज कमी
होय पावस पडतय का तिथ
इथे तर पाऊस पडून झालाय बाबा पंपावर
हु इकड हाय बारका
इथ जरा थेंब थेंब पडन झालाय पुढन हा नाही आत्तास जेवलाय त्यो
जेवलाय आता डबा धुतोय
हम् हम
मेच पण मग जेव्हा आणलं त्याला तेव लवकर आलं ना म्हटल जाताना डबा देऊन जातो तुला आता डबा धुवाय लागलाय
हा हा मग आता पंपावर दोघंच असतात होय घरी आता पेपर झाले ना बर
पेपर झालेत व्हय मग सेमीस्टी कधी पसुन आय
सेम आपलं लागेल पुढच्या महिन्यात एकका दोन तारखेला लागेल प्रॅक्टिकल एक्झाम आधीअसशील आपली
हा
हम्म त्यानंतर थेरी एक काय दोन तारखेल
प्रॅक्टिकल एग्जाम
हा
हा हा हा
हा
पुढच्या वर्षी पण तेच काय ते वाढणाराय आपलं काय ते सब्जेक्ट वाढणार म्हण त्यात स्पष्ट करायच
पुस्तक नाही ते आपल्याार का वाढलं मग
आपल्याला वाटत नाही वाढणार कारण म्हटलं त की फर्स्ट इयरपासून वाढणार आहे म्हणजे आता
वाढलं तरी बरंय कायतरी वाटत स पेपर
च्या सिलेबस मध्ये तीस टक्के चेंज तीस टक्के पेपर मध्ये चेंजला म्हणजे काय तर पॅटरन चेंज झालं ना पेपरचा
हा, आपल्या म्हणचेच
ते झालं तर देत्याना. नाही थर्ड सेम चालूचत आहे स.
होय काय
हम्म
बराय
थ थर्ड सेम चालू झाली म्हणजे ती कळणा राय हो आर्ट सब्जेक्ट होते अरे थर्ड सेम अम्म.
चडच पण आर्टच, आर्टच कूड देते.
हो, आर्टस सबजेक्ट एक थएरीय.
अर बापरे.
अम्म ते रर असया. ते अस, दहा दहा मार्काचे हाना, ते द्यायचं म्हणजे काही जेव मार, पोर फार्माशी सोडून जातेली. आर्टस सब्जेक्ट फिरी दे, आता ऑग्रला नऊ येतं फक्त ऑग्री नऊ विषयवर सुटते. पण चार मारक सुटतो विषय त्यांचा.
आपलं कठीणे बो
मग.
ललेग
हो.
आपलं पण काय? आपल्याला वाट लागेल म. आठ नऊ आलेत, त्यात आपल्या पाच इतर पन्नास ला.
हॅो
ह
दुसरं काय बघायला जायच, फीरा
हॅलो.
हा बोल ना, आवाज येतो
हा, अरे पण पोरानी थोड फिराव बिराव, काय खे खेळाय बिळायच का? अभ्यासच करायचा चोवीस तास नूसता.
काय कळना बाबा.
हम्म.
ते बरंय बाबा, आता च्यायला तर आम्ही एवढं जास्त अभ्यास करत नाय, करतो. पण तेवढं एन्जॉय पण करतो, ते बरंय आनी.
बर ते तसच तसच केल पाहिजे. अभ्यास कराला माणूस हे टेनशन मधे डप्रेशन मधी जाईल, टेनशन घेऊन अभ्यासात हे करायचंच आहे म्हण.
राज ते म ते सगळं, बाहेरच सगळं विसरून जात, काय सांगत. घरच्यानचा लोड.
ह पुस्तकाच पण नॉलेज नुस्त असुन चालत नाही, बाहेरच्या पण जगात च पाहिजे थोडं बाहेर काय चाललय काय नाही हे पण कळल पाहिजे.
हम तेच. नुस्त पुस्तकातलं ज्ञान घेऊन, चांगलं नाही. बाहेर च्या जगाचं पण ज्ञान पाहिजे.
ह, बाहेरच्या जगात पुस्तकातील नॉलेज ऐवढ पुस्तकातल.
होय. नुस्त, पुस्तकातलं जर तू घेतल बाकी जगात
अरे पुस्तक हॅलो. हॅलो. हॅला.